हा. झालं?
एकाच टाइमला केल्यामु ते लिमिट आलं होतं वाटतं ग.
हां हां हां हां.
हम्म.
च्या पाणी झालं का नाही?
होय होय.
हम हम हम.
होय झालं आत्ताच.
हम.
मम्मीचाच फोन आलता.
म्हणतान मग तीज्या संग बोलो.
हम.
मग? अल का नाही कमी?
हो आल
हम मग त्यात हे सहावा झाला ना कॉल
हा ह्यो सहावा पूर म्हणजे सहा झालेत आधीच ह्यो सातवा असेल
हां हां हां
हम्म मग आता नी बघू की त्या उचलत असल तर त्यांना करते
हा
नाहीतर मग आणि तुला करते
सूट घेला
शिव हाय की
गेलता शाळेला हा हा आवरल
होई हय बोलल
हां
स्वयपाग करायचा
ह मा माझं काय आता मी एकटीच आहे काका बाहेर गेलेत
ह
आणि ते
काही नाही
हम् हम मग ते अ हेच ह कुठल्या देवाभेवाला काय हा तेच की गेलता का नाही
हम् देवाला कुठल्या आता घरात घरात काय केलेलं ते सांग असं काय खय केल ते जेवायला
जेवायला काही सकाळी मसाले भात केलता
ह
पाती थोडी शेंग आमटी हेच की
होय
हम तुमच्यात काय काय
आमच्या बी सकाळी बुंगी मिरचीची भाजी
ह आता काय मळ्यात हे नाही काय वांगे वांगे ते बंद हे
वांग्याच ह वांग्याच प्लॉट काढलाय झेंडू लावलं नाही का
लावलय होय मग आता चालू झालेत का अजून नाहीत हॅलो हॅलो आवाज येत की नाह हॅलो हॅलो